हं, ते तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे थोडासा, आवाज कमी जास्त होते.
हो काय, नाही होत आस, येतेच म्हणाऽ कधी-कधी आता घरात असल ना, तर होतेच.
हा. हा. हा. हा. नाही कधी कधी होते प्रॉब्लेम. न तसं आता हे ऍपच्यामुळे होत असेल तर काय माहीत बहुतेक- हां.
नाही होते म्हणतात मग. अं. खूप जणी सांगत होत्या ना कि, आवाजाचा प्रॉब्लेम होतेय म्हणा त्याच्या.
हा. हा. हा. हा. हा. तसं होतयच की. बाकी अजून काय मग? शिवपुराण काय म्हणते मग? झाल का तुमच्याकडे?
नाही ना. चालू ए ना. आता मी चार दिवस गेली फक्त. त्याच्यानंतर जायलाच- मिळाल. मी याच्या अगोदर, अम - आपलं दोन वर्ष होतं म्हटलं, तर तेव्हा पण असं काहीतरी प्रॉब्लेम येत होती. कुठं कधी गावाले जाय- होत होतं. त ऐकण्यातच नाही आलं. त मंग ह्या वर्षी म्हटलं मी जाते. मग सुरुवातपसून गेली तर आता हे असं झालं. हा. याच्यात- पण मग, म्हटलं जाऊ दे मग आता काय कर-
चांगलय ना. शिवपुराण ही चांगलय ना. म काही ना काही ऐकले पाहिजे ना? म असे देवभक्ती होते तेवढ्यान म. घरात घरात राहून राहून बी कंटाळा- नेहमी नेहमी तेच ते तेच ते वातवरण राहते की नाही? बाहेरचं वातावरण थोडंसं मग चांगल राहते ना. डोक्यात जरासे चांगले विचार येतात बाहेरचे मग थोडेसे. आणि आता बोलून, एक तर फोन, घरात म्हणजे कसं आहे आपल्याला कामा न- आपल्याकडे मोबाईल असते. एकतर टी व्ही. हां. हां. ऐकण्यासारखं आहे शिवपुराणमध्ये. खरंच आहे. ऐकण्यासारखय. आणि मग तुम्ही सिहोर वगैरे गेले असणार ना मग तिकडे?
म म आ?
सिहोरला गेल्या होता का मग सिहोरला? सिहोर गेल्या होता का सिहोर?
ह. नाही.
हां. नाही आम्ही गेलो होतो सिहोरला. पाहाला आम्ही तिकडे. म ते अस- अस वाटलं की बा आपण कधी आपण कधी जाऊ शकणार नाही तिथंअसं वाटलं. वाटलं होत म्हणजे मनात मी असा विचार केला होता- कि बा आपण तर कधी जाऊ शकणार नाही. आप आपल्याच्यान तर काही होणार नाही. कारण आपण बाकीचे कधी. समजा आपण कुठे गेलोच नाही. तर काय आपल्याच्यान सिहोरच कधी होणार? पण मग ते कस- अचानक असं घडून आलं. कि बा यांनी मला म्हटलं की चल आपण जाऊ म्हणून फिरायला. त मआम्ही उज्जैन वगैरे सिहोर, इंदोर, ओंकारेश्वर गेलो होतो तिकडे.
हं. ते नाही जास्त करून - कुठं फिरायला जातंच नाही बघा जास्त.
हां. नाही नाही असं कसं आहे, आता देवाच एखादं ठिकाण आहे तर एखाद्या ठिकाणी तरी अस म्हणजे कसं तुम्ही- एखादं असं मनात अशी हे करून ठेवा. कि बा आपल्याला इथं जायचंय. असं मनात इच्छा धरून ठेवा एखादी. कि बा आपल्याला इथं जायचंय. म्हणजे जायचंय. कसं मग कधी ना कधी इच्छा पूर्ण-
हां. त समजा तिथं जाते मी. आता हे शेगाव झालं आपलं- वारी हनुमान. हे जवळचे जे ठिकाण आहेत. तिथं त्या ठिकाणी जाते. आता कुठं भंडारा असतो समजा कोणाच्या- त त तेव्हा.
हां. हां.
नाहीतर मग तसं काही समजा जाणं होत नाही.
हा, नाही आम्ही माहूरला माहूर वगैरे गेलो होतो, माहूरला पण गेलो तिथ, तिथ पंढरपूर वगैरे गेलो, आळंदी, जेजुरी.
मी पोहरा देेवीवर गेली होती, पोहरा देवी मस्त हाय एकदम चांगलाय म्हटलं.
हा मोरा देवी
पोहरा देवी, हा पोहरा
पोहरा, पोहरा हा, हा, हा, तिथं मंदिर आहे मग.
हो खूप मस्त मंदिर आहे, बंजारी लोकही अस आहे म्हटलं ते.
हाव का?
ते च हाव, बंजारी लोकं त्याची भाषा पण वेगळी आहे म्हटलं. त्यांचा पोशाख पण खूप वेगळा आहे म्हटलं.
हाव का?
हो, म्हणजे त्यांचं बोलण समजत नाही, मंदिर पण खूप चांगलं आहे. नगाडा तर एवढा मोठा बनवलेला आहे ना की, खूपच मोठा.
हाव, हाव काय?
देवीवर गेली तिथंली गेली होती मी, मुरादेवी पण बघितली आहे मी. तिथं तो खूपच साक्षात देवी आहे ती. ते माझ्या माहेरून खूप जवर हाय. हो.
तिथं नवरात्रत तीन रूप बदलतात म्हणतात ना
तिन रूप बदलतात. नवरात्रात नाही तसं नेहमी पण रोजच्यासाठी. हो सकाळी म्हणतात त त मुलीच रूप असते आणि दुपारी तरुण स्त्रीच आणि संध्याकाळी म्हातारीच, असे तीन रूप असतात त्या देवीचे. खूप साक्षात आहे, ती देवी त पाहिल्या बरोबर अशी डोळ्यातच भरते म्हटल, इतकी मूर्ती छान आहे कनी. ते खूपच चांगलय, तिथं मोठमोठे कार क्रम होतात मुराला.
हा, हा आणि हे पण आहे तिथं, यात्रा वगैरे भरते ना नवरात्रात?
हा, नवरात्रात नऊ दिवस यात्रा असते.
हं, यात्रा असते तिथे नऊ दिवसही. मी मोबाईल, मोबाईल
चालत जात होत ना घावावरून
हा, हा, मोबाईल वर पाहिलं होतं मी, ते मोबाईल वर दिसलं होतं मला आणि मंदिर वगैरे खुप उंच आहे ते, मी म्हणजे लहान असतानी गेली होती तिथं, तर अस सगळ एवढं लक्ष नाहीय, म्हणा मी पाहिल पाहिलेलं एकरी. पण मी आता काही एवढ्यात गेली नाहीये, यांनी म्हटलं होतं मला एक चल म्हणून आपण जाऊ मागच्या वर्षी, पण मग आम्ही तिथं दनोदला दनोदला गेला होतो, आम्ही तिथे दनोदला पण मस्त आहे, छान आहे ते दनोदला पण. हा दणोद. तिथं दोन मंदिर आहेत, दनोदला आणि आसरा आहे तिथं. दोन मंदिर समजा, एक इकडून मंदिर आहे, एक तिकडून आहे, म्हणजे लहान मोठ्ठी दोघी बहिणी आहेत म्हणतात त्या. आणि मध्ये नदी आहे, आता ते नदी म्हणजे नदीवर तिथे पूल वगैरे काहीच नाहीये, इकडच्या मंदिरावर आधी जायचं नंतर मग तिकडच्या मंदिरावर जायसाठी म्हणजे पाच किलोमीटरचा फेरा आहे.
अरे बापरे.
हा आणि पाच किलोमीटर असं फिरून जाया लागतंय त्या मंदिरावर दुसऱ्या आणि जर आपण त्या एका मंदिरावर गेलो ना समजा तर दुसरा मंदिर तिथूनच दिसते. म्हणजे फक्त नदीच, नदीच मध्ये आहे, हा दोघी बहिणी आहेत. ते पण मग त्ये ते नदी अशी जवळच ये, म्हणजे इकडचा आवाज कधी तिकडे जाते, आपण कधी एकमेकी सोबत बोलू शकतो. त्या नदीवरून, पण मग जायचं मंदिरावर तर पाच किलोमीटर परिक्रमा म्हणजे दुरून जायला लागतं, असं आणि त्या नदीवर ह त्या नदीवर पुल बांधून राहिले होते म्हणतात किं बॉ मंदिरावर त्या मंदिरावर डायरेक्ट या पुलावरून जाऊ समजा असं त पण ते पूल म्हणजे त्यामधे त्या नदीवर होऊनच नही रायला म्हणता, म्हणजे तो राहतच नही म्हणतात त्या नदीवर पूल वाहून म्हणजे पाणी आलं की वाहुन जात्यात.
होव काय? ते मग फिरूनच या असं दर्शन आहे मग ते, ते एक परिक्रमा घ्यानं त्या त्यानंतर मग तिथं दर्शनाले जा.
काय की बा तिथं त्या, म्हणजे ते मंदिर होऊ देऊन नाय राहिलत. त्या बहिणी असं म्हणनं ते, हं असं हा म्हणजे ह्याच्यावर पूल होऊ नये बा तुला यायचं असेल तर फिरून येे, माझ्याकडे एवढा पण शॉर्टकट घेऊ नको, असं काहीतरी आहे ते तिथं, हं खूप
माझं दर्शन घेणं इतकं सोप नई ये, थोडं फिरून ये.
फिरून ये हं. एवढं म्हणजे तिथं खूप यात्रा असते, खूप मोठी यात्रा असते, नवरात्रात नऊ-ही दिवस आणि एवढी गर्दी अस तिथे त्या मंदिरावर आणि नदीत पण अन नदीला पाणी पण खूप असते. मं तिथं नदीवर आंघोळ वगैरे कर तात हा आंघोळ वगैरे करतात गेल्यानंतर, नंतर मंदिरात दर्शन घेतात. आरती वगैरे होते, महाप्रसाद पण असते तिथं अणि व्यव स्था पण चांगली आहे तिथली, मंदिर पण खूप मोठं हाय, म्हणजे असं पहा वरच दिसते असं, म्हणजे पहाड वगैरे दिसते असं. अणि इकडच्या मंदिरा, मंदिर आहे तिथं गाव आहे थोडंसं.
हे अशे दोन मंदिर
जाऊ मग आता जर कधी आमचं जाणं झालं तर, काय जवळ आहे, असं इथून काय जास्त दूर नईये. तिथं जवळपासच्या दर्शनात तर समजा मी जाऊ शकते, तसं नाहीये. की जातच नही म्हणून अजिबात पण कसं मला ना जास्त दूरचा प्रवास केला ना, तर मला सहीन नय होत. नमंग मग माझी तब्येतच खराब होते. म्हणून मी जास्त दूरचा प्रवास करत नई.
नई आता माझं आधी पासू
नचं होतं, माझं आधी तसच होतं मला सहन नव्हतं हं पण आता कसं नेहमी-नेहमी चालू हाय माझा प्रवास तं आता मला म्हणजे सहन होऊ राहिला आता.
हं-हं-हं. होव ना, नई मग तसच करावं लागते ना मग आता नेहमी जात कराल लागते ना.
हा, नेहमी जाणं-येणं चालू ठेवलं ना, तर मग होते. अणि ते कसंय ते आपण जेव्हा बंद म्हणजे हवा जिथं पास नाही होत की नई, आपण समजा गाडी वगैरे केली ना, तर ते अं गाडीच्या काचा जवळ बसायचं खिडकी जवळ. खिडकी जवळ बसलं म्हणजे आपल्या ती बाहेरची हवा लागत राहते ना.
प्रवास होते माझ्या नही तर मग तस प्रवास होत नही.
हा नाही तर मग ते कसंय आतमध्ये आपण खिडक्या वगैरे बंद केल्या आणि दरवाजा वगैरे बंद केलात, मग त्या आतमध्ये कशी अशी हवा अशी कोंडले जाते ना तर त्या हवेच्या वासाने आपल्याला मंग सहन होत नाय त्याने मग ते उल उलट्या झाले सारखं होते मग हम्म हम्म.
ते आतमधला आवाज जो असते ना असा एकदम मला बेक तरच भाजी ते म्हणे ते गाडीचे ते सोप्पे तर सर्व वाश येते ना तर वेगळाच वाश येते आणि बसमध्येध बी तसच होते मला बस मध्ये पण ते पेट्रोलचा वास ते डिझेलचा ते पूर्ण वास असं नाकात हम्म म एक गेला कि बसवाला मग असं मळमळच येते. तुम्ही तर ते बनता मला कधी कधी नाही का कसं होत होतं तर गाडी याची जर कधी वाट बघत बसलो का नी अशी बस स्टँड वर तिथं म्हटलं गाडी या याची राहते. पहिलेच मला उलट्या सुरू होतात.
हाव मग सहन नी होती. हाव होतं कधी-कधी असं. हां.
असं ते शिवपुरा नायिकेला चालले आवाज देत होत्या. चाल बदून मी म्हटलं जा.
हाव हां.
नाही चांगलं नाही वाटत ते आपण कसं देवाचं नाव घेत राहायचं तिथं आरती विरती समज सुरू असते म्हणून आम ते जातच नाही गं.
हा तसं घरी बसल्याने आपलं नामस्मरण हा घरी बसून काय आपलं नामस्मरण होत नाही तिथं गेल्यावर आपलं नामस्परण म्हणजे देवाचं नाव दि दिवसभर आपल्या तोंडात राहते ना. देवाचीच भक्ती हा भक्ती राह ते गाणे वगैरे म्हणतात तिथं चांगले त्या भजन वगैरे करतात आन तिथं भजनही असतात ना.
घरी असते आणि तिथं नाही का असं मन खूप प्रसन्न होते म्हटले इतकं चांगलं वाटते की खूपच चांगलं असं वाटतं की सर्व आ पण सोडून दिलं आणि बस देवाचे
हा म्हणजे संसार सोडून देण्यासारखं वाटते आपल्या. असं वाटते काय घरात नेहमी-नेहमी तेच ते स्वयंपाक आहे, जेवण आहे आणि बस हेच आहे. हा असं वाटतं इथून इथून उठून घरी जाऊच नाही आता बस इथच बसून राहता. पर मंदिरात गेलं पण तसच वाटतं ना आपल्याला मंदिरातही गेलं की मंदिरातही असं वाट टते आपण सगळं विसरून आलो इथं बस देवाच्या जवळच असं वाटते इथच राहा. हम्म हा मी मंदिरात जाते ना महादेवाच्या मंदिरात जाते तर मलाही तसंच होते.
हाव नाही मी जात असते ना महादेवाचं म्हणजे जवळच आहे इ थ जवळून नसन तिथच मंग हे शिव पुराण सुरू आहे.
हा हा. हा हा हम्म तुमचं मंदिर मोठं असेल ना मग म्हणून तिथं जागा वगैरे चांगली असेल बाजूना.
आपले हॉल आहे ना मोठा बांधलेला ति तच हा जसं तिथं लग्न होतात, कार्यक्रम होतात खूप मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये फॅन ची, पाण्याची सगळीच व्यवस्था आहे.
हा हा.
हम्म.
हा नाही आमच्या इथे मंदिर लहान आहेत त्यामुळे मंदिरात काही व्यवस्था नाही आहेे बाहेर थोडीशी जागा आहेत बाहेर म्हणजे मग तिथं जागेत करतात मग काही कार्यक्रम वगैरे करायचा असला तर म. तसं आमच्या गावात सहसा जास्त कार्यक्रम वगैरे होतच नाय हो हो. द्या मग मी लावते मी परत.
हा.